नऊ
बोला कसा आहे मी.
पाराय तुमही
हॅलो!
हॅलो!
कसा आहे?
हॅलो आवाज येतो आहे ना.
होय येतोय जरा बारक बारक येतोय जरा जवळ घ्या. आता येतोय हा बोला.
ह म काय चाललंय कोणचं ते चाललंय वतू काय असेच.
असंच निवांत बसलायक काय?
हो तर भगवद्गीता वाचत बसलं.
हो का?
म
अ ते किती पाणी आहे हो.
बघुया ही कम.
हा.
तो
तुमचा आवाज जरा बारका येतोय.
सहाशे पंचेचाळीस.
अकराशे पंचेचाळीस अरे बाप रे मग आत्तापर्यंत
सहाशे सहाषे
दहाशे पंचेचाळीस का?
सहा सहा स
सहाशे किती किती वाचलेत मग आत्ता.
आत्तापर्यंत मी वाचले तर चारशे बेचाळीस
अरे वा चांगलं तुमचं वाचनाच आवड दिसतीय तुम्हाला
वाचनाची आवड एकदा आम्ही संपूर्ण वाचून परत एकदा वाचायला चालू केले.
अरे अरे अरेे भारी आहे तुमचं कामावर का?
हो.
बाकी मग काय चाललंय अजून तुमचा अ ते प्रोजेक्ट बद्दल ज आम्हाला माहिती पाहिजे होती तुम्ही ते प्रोजेक्ट माग त्या वेळी ळी बनवलेला ना तो कुठला बनवलेला बरं. ग्रोसरी स्टोअर मॅनेजमेंट बनवलेल ना.
हो बनवला होता की.
हा मग तो कसा बनवलेला ते मला जरा कसं मला. एक माझा बारका भाव आहे तो विचारत होता प्रोजेक्ट बद्दल मग मी म्हणलं. तर हा हा माझा मित्र मित्र बारका भाऊ. तो विचारत होता मग त्याला म्हणलं मी विचारून सांगतो. कसा बनवलेला मग त्या कोणत्या कोणत्या लँग्वेज वापरलेला म्हणजे. फ्रंट एड बॅकेंड डाटाबेस डाटाबेस साठी.
आमचा पण पहाचा तेच विचारत होता पण आमचे त्यांचे आजोबा म्हणले अ त्यांना काय वि मला काय विचारू नको मग मी आता म्हटल तुम आता आजोबा पन्नास विचार तर मला काय विचारू नको आपणच
हा का
हो
मग कुठल्या कुठल्या लँग्वेज वापरलेल्या त्या जरा सांगा की म्हणजे त्याला फक्त आहेत ना सीई सी पी पी ज्या हवा एवढ्याच लँग्वेज आहेत त्या त्या
हा ते सी पी पियानी जावा येतात काय
होय मग कुठल्या लँग्वेज वापरून तुम्ही प्रोजेक्ट केलेला ते सांगा की जरा म्हणजे कसं राहील त्याला परत आता तो फर्स्ट इयरला आहे आणि मग त्याला लास्ट इयर ला जायच पर्यंत मग सगळ्या लँग्वेज म्हणजे जेवढ्या प्रोजेक्ट लागतात तेवढ्या शिकता येतील प्रयत्न करेल त्याच्या दृष्टीनं तो
त्या लँग्वेज कुठून केलेत म्हणजे सगळ्यां सगळे वेगळ्या मार्गानुसार तर शिकवतात म्हणजे प्रत्येक
हा ते झालंच की प्र प्रत्येकाची शिकवण्याची स्टाईल जरा वेगवेगळी
शिकवण्याच्या आणि कोडिंगची स्टाईल पण वेगळी असते सॉफ्टवेअरवर पण डिपेंड असते म्हणजे काय काय क्लासं हा तेवा मूवी जेव वातात काय काय गीठ वापरतात म्हणजे बघा दिशा क्लासावाले विजुअल स्टुडिओ वाऑफरत पण त्यांच्याकडे प्रीमियम आहे ते विद्यार्थ्यांना फ्रीमध्ये प्रीमियम देतात
अरे वापरे म्हण चांगला आहे की म्हणजे तुम्ही तुम्ही मला तो क्लास सजेस्ट करताय का
हो हान गेटठं हँडलिंग पण ते शिकवतात आणि ते रेप्रोझोरेटरी पण त्यात कशी बनवायची प्रोजेक्ट कस अपलोड करायचाात ते पण ते शिकवतात
म्हणजे तुम्ही तिथूनच शिकला काय
हो आम्ही तिथूनच शिकलो
हॅलो
हो आम्ही तेिथूनच शिकलो
आणि किती फे आहे साधारण म्हणजे त्या कलाची एक सदा साधारण आपल्याला अं समजा आता एस क्यूएल मध्ये आपल्याला शिकाय शिकायचं असल मग किती किती फे येतस टवेल्थची एका कोर्सची
एस क्यू एल च बघा ते एक टाटा बेस आहे आणि त्याच जर घ्यायचं तर तुम्हाला लायसन् वगेर लागतं आणि कोणतं एडिशन घ्यायचं आहे तुमच तर त्यावर आहता एसकेलमध्ये कोणतं एडिशन घ्यायचं आहे का तुम्हाला फक्त ब्राऊझरमधून काताबीज चालू करून कुठे दाखवायच्या डेमो साठी किंवा असा ना मण टईम प्र दाखवायच असं त्यावर राहतो मग त्या एडिशन वर राहतो तुम्ही प्रीमियम कसं येणार पण ते आमित सर खूप चांगले आहे तुम्ही जर गरीब कुटुंबातून येत असेल तर ते का एकाही जणांना मोफत शिकवतात
अरे वा चांगला आहे ना म्हणजे पुण्याचं काम पण करतायत बरं का
पुण्याचं काम पण करताात
नाही ते बाकी मग लॅपटॉप कुठला घेऊ मग चांगला कुठला लॅपटॉप आहे एच पी चा घेऊ का डेलचा घेऊ?
लॅपटॉप बघा एचपीचा पण चांगला आहे डेल चा पण चांगला आहे पण लॅपटॉप घेताना तुम्हाला काही काही गोष्टी बघाव्या लागतात म्हणजे त्याचा प्रोसेसर कुठला आहे.
जसं की काय काय बघाव लागतं म्हणजे काय त्यात चांगलं पाहिजे तुमच्या माहितीनुसार
म्हणजे प्रोसेसर असलं तर प्रोसेसरमध्ये बघा इथे तुम्हाला असं बरंच काय काय बघायण्या असतों पहिलं म्हणजे कंपनी बघायची. कंपनी बघा दोन आहेत चांगल्या चांगल्या इंटले एक आहे. आणि एएमडी एक आहे बघा इंटेल एकोणीसशे अडुसष्टमध्ये पाउंड केले बघा जॉर्डन मो जॉर्डन हा जॉर्डन मॉर्डने केली आणि त्यांनी तेव्हाच ठरवलेलं की म्हणजे प्रत्येक वर्षी अ नवीन जनरेशन येणार आणि ती अशी म्हणजे दोन ने पुढे जाणार म्हणजे आता इलेव्हन आहेत तर आता फोर्टीन येणार आहे बघा पुरपंदल
अरे वा चांगलं आहे की म्हणजे तुम्हाला बरसच माहिती दिसतय मला बरं का पण तुमचं कॉन्व्हेंट मधून शिक्षण झालेलं का? दहावी पर्यंतच का याच्यातून सीबीएससी मधून झालेलं
जेपशाळा तडसर
अरे वा चांगलं आहे की मग म्हणजे तुम्ही प्राथमिक विद्यालयातून शिकलेला दिसताय
हो
तरी मग तुम्हाला एवढं माहितीय म्हणजे फारच कौतुकास्पद आहे.
ती दिशा क्लासवाले आम्हाला भरपूर हो काढ वेळवेळे त्यांनी भरपुर मार्गदर्शन खलंो
अरे वा वा वा
त्यामुळे मी इथपर्यंत पोहचलो.
मग आता तुम्हाला कुठल्या कुठल्या कंपनीचे इंटर म्हणजे कॉल्स आले आतापर्यंत? मला असं कळलं की तुमचा मायक्रोसॉफ्ट मध्ये पण इंटरव्ह्यू झालाय.
हो झालाय पण मी स्वतः फ्रीलान्सिंग करायचं म्हणतोय. मला कोणत्या कंपनीसाठी जॉब नाही करायचा.
कुठपर्यंत तुमची एक्स्पेक्टेशन आहे म्हणजे मायक्रोसॉफ्ट मध्ये कमीत कमी तुम्हाला ऐंशी लाखाच तर पॅकेज भेटलं असेल मग आता आता कितीची तुम्हाला अपेक्षा आहे?
दिशामधून केले म्हणजे दोन करोड तर पाहिजेत ना
ते झालंच हो पण तुमची ड्रीम कंपनी कुठली आहे मग
ड्रीम कंपनी बघा
का असं काय नाही कि मी ज्यात काम करीन तीच माझी ड्रीम कंपनी असं आहे का तुमचं काय
ड्रीम आता कंपनी काय नाही मग ड्रीम क्लासच होता दिशा क्लासचा तोच झाला आहे त्यामुळे आता. ड्रीम कंपनी काही नाही क्लास ड्रीम होता माझा कंपनी नाही. ते ते देतील ते आ मित्र सांगतील ते पूर्व दिशा आमच्यासाठी
अरे वा म्हणजे तुमचा खूपच विश्वास दिसतोय ब्लाइंडली ट्रस्ट ठेवता म्हणजे तुम्ही. विश्वास त्यांनी तुमचा जिंकलेला आहे म्हणजे.
हो.
तुमच्या बोलण्यातून मला असं जाणवतय की तुमचं त्या क्लासवरती भरपूरच प्रेम आहे म्हणजे. त्या क्लासने तुम्हाला. घडवलंय बर का कारण तुम्ही जसं कौतुक पण करताय ना त्यांचं. अ ते ऐकून मला असं समजतय की तुम्ही. त्यांच्या छात्रछायेखाली चांगले. अ तुम्हाला असं घडवलेलं आहे की. आयटी फिल्डसाठी असं मला वाटतं.
तेच वाटतं.
चांगला आहे ना आणि त्या क्लासची ट्रिप वगैरे काय कुठे गेलेली का.
तू ट्रीप जात असते. तरी तू गेलेली बघ व्हिएतनाम ला गेलेली.
अरे वा वा वा वा डायरेक्ट इंटरनॅश ट्रिप्स देतात म्हणजे क्लास स्टँडर्ड लेवलचा असेल असं. समज.
खूप स्टँडर्ड लेव्हलचा खूप स्टँडर्ड लेव्हलचा तस.
म्हणजे एका एका. पर्सन घलेले म्हणजे कंट्री मधून गेलेला का. सरांनी म्हणजे त्या क्लासतर्फे तुम्हाला ट्रिप भेटलेली.
तर फघत तुम्ही. कंपनीसाठी एबल झाला आहेत का तुम्ही. तर तुमचा परफॉर्मन्स कसा आहे मग त्यावर सर. सर स्वतःकडून स्वतःच्या पैशांनी ट्रिप घेतात स्वतः फंड करतात सर.
भारी काम आहे भारी काम आहे.
हो.
बाकी मग काय म्हणताय.
आता झा तुम्हाला श्यामच्या आई साने गुरुजीनी लिहिलेय माहिती आहे ना तुम्हाला.
हो ते आम्हाला माहित नाही तसलं काय.
कणाक सांगते भगवत गीता जशी आहे तशी.
होय का किती पाहण्या आहे तेे बुक.
सहाशे चव्वेचाळीस.
अरे भरपूर पान आहेत मग आत्तापर्यंत किती वाजतील.
हपर्यंत चारशे बेचाळीस.
तुम्हाला वाचनाची भरपूरच आवड दिसते.
चालते ठेवू का मला कॉल आलाय.
बर ठीक आहे.